हो बोला कि काय नाही बघा आता आवरून बसले.
हा हा!
जरा वेळ झाला? अ आज नॉनवेज सोत म आमच्या इथं नॉनव्हेज, आम्ही दोघं जणं खातोय. आणि ती दोघ जण खाएत नाहीत म त्यासणी शाकाहारी, आम्हा दोघांसनी मांसाहारी, त्यामुळे आज जरा जेवणाला वेळ झाला.
हा ह कसला आवाज यालाय?
आमचे ते मिरवणूकआहे, परवा ते मुंबई पोलीसचा निकाल लागला नाही.
हा हा!
म ती जे आज दोन मुली लागल्या, आणि एक मुलगा लागला.
हां!
लागलीच परवा रात्री अन त्या मुली काय ना तिजी आज मिरवणूक आहे.
म्हणजे मिरवणुकीची आणि पद्धत आहे व्हय तुमच्या इथं.
होय. ते त्यांच ऍक्शन असतेत. त्यामुळे ते सेलिब्रेशन करत्यात.
हां जे चित
होय मत. ते परवात्या मुली म्हणत्यात का नाही, म्हणजे त्यांच्यासोबत जे पाचसा पोर होतीत, ना त्यांचं सिलेक्शन झालं नाही. ही फिजिकल मध्ये गेली. अ लेखित नाही मी फिजिकल मध्ये बसलीत, खरं लेखीत गेलीत म्हणजे एक मारकात दोन, दोन मारकात त तशी गेलीत ते. उद्या पोरी म्हणत्या कि त्यां त्यां तिना म्हणजे तेच मग कमी मार्क म्हणजे त्यांच सिलेक्शन नाही आमच सिलेक्शन झालंय मग त्यासनी वाईट वाटणार आमची मिरवणूक काढू नकोस अशा म्हणत होत्या म त्यांच्या घरात म्हणाले की त्यांच जर सिलेक्शन झाल नंतर त्यांचा आनंद सेलिब्रेट होणार तुमचा हा क्षण परत येणार नाही
नाही होय ते तर हायेच बरोबर आहे
मग ते म्हणालेत की आता त्यांचा त्यांचा क्षण येईल तवा ते सेलिब्रेट करणार तुमचा हा क्षण परत येणार नाही मग त्येंची पण परवाश अशीच मोठ्यान मिरवणूक काढलीय हे क्षण परत येत नाही ज्या त्या टायमिंगला असतोय
सेलीब्रेशन करायच असतय वो शेवटी ज्याच्या त्याच्या
होय मग त्यांची पण अशीच मोठ्यान मिरवणूक काढलेले सांग ते सांगून गुलाल तेन होते माझ ह्या मुलग्याची मिरवणूक आहे ना ते जे पण सांगते सांगून आहे आणि जेवण पण केले त्यांनी गावात म्हणजे गावात लोकासनी
लोकांना चांगल केलय ते
ते अ म्हणजे पहिलाच त्यो मुलाला म्हणजे तेनं लेवर्ष म्हणजे दोन मला वाटते पासा वर्ष तरी त्यनं म्हणजे हे भरतीत अ म्हणजे भरती होण्यासाठी तेनं हा प्रयत्न केलत त्यामुळ त्याला यश मिळाय नवतं पाच-सा वर्ष म यात त्याला यश मिळा त्यानं त्या आनंदान जास्त आनंदान त्यनी आज म्हणजे गावाला जेवन, असं मोठ्यानं मिरवणूक त्यांनी काढली
ते माझं मत हाय मिरवणूक काढण्यापेक्षा, ते गावाला जेवण दिलं हे चांगलं झालं
होय ते जे जेवण दिलय पण खरं ह्या आनंदअसतो ने
हा
मग ते कसं हा आनंद परत येत नायी त्यामुळे हा सेलीब्रेड हे आहेत जे पूलिस भरती होतात ना तेज एक उत्साहच वेगळा अस
हो वेगळा असते सेलिब्रेशन ते करत्यात
होय
हम्म हम् झाल्यात आमच्याइकडं पण आमच्या इकडे असं एवढं नसते मिरवनुक तेन असं काय नाय, थोडेफार असं म्हणजे देवळाच्या दारात गाज्याबाज्या असं चाललेलं असतंय शक्यतो डॉलबी तेन असलं काय नसतय.
आमच्याकडे म्हणजे दोन तीन वर्ष झालं कने आमच्या गावात एवढी म्हणजे मुलं खूप कष्ट करायची म्हणजे अभ्यास म्हणा, रनिंगला गोळा फेक तेन एवढं कष् करायचेत कने, खूप प्रमाण खूप आहे असं म्हणजे ते ते यशच मिळायचं नाही एका मार्कात जायचं, कोण दोन मार्कात जायचं असं व्हायचं दोन-तीन वर्ष मग गेल्या वर्षीपसून कने या म्हणजे आमच्या गावाला तरी प्रत्येक मुलाला यश मिळतय कशात नाही कशात तरी म आत्ता गेल्या वेळी हम्म अ पुणे मुंबई लोह मार्ग पुणे लोह मार्ग ला कनी एक मुलगी झाली. आणि तेच्या मागल्या जेव्हा तीन इंची झाली कनी हिजी तव्हा पण तीनं आमच्या गावात उत्तम हणजे प्रगती व्हायला लागल्या केवढ्या केवढ्या वेळ उगवले.
असू दे चांगलाय उलट
होय दोन-तीन वर्षात म्हणजे एवढी पो पोरं अशी प्रयत्न करायचीत कने आत्ता प्रयत्न करायची पण त्यासनी यशच मिळायचं नाही मग ते वाईट वाटतंय प्रत्येक गावात अशी पोलीस तेन अशी दोन-तीन दोन-तीन व्हाय म आमच्या गावातच असं म्हणजे सगळं एवढा प्रयत्न करून त्यासनी यशचं मिळायचं नाही मग ते असं वाईट वाटायचं म गेल्या वर्षी पासून आता व्हायलाया पर प्रगती.
सगळें व्यवस्थित येत असेल.
हो सगळ आता व्यवस्थित होतय.
हम्म बाकी म काय तुझे तब्यत हाय व्यवस्थेत, आहे आहे.
काय चालू आहे मग आता?
काय नाही बघ आता आवरला माझं पण
तुमच्यात आणत नाहीसा नॉन व्हेज.
नॉन वेज आज नव्हत काल झालं आमच
आमच्यात कस शनिवारच नाही तर शनिवारच जास्त आणायला लागते कारण का शनिवार आणले की रविवारी सुट्टी असत्या. त्यामुळे उरलं त्यां ते माझे म्ह होय. रविवारी आणली की, सोमवारी खाया गावत नाही बुधवारे आणले की की मग, गुरु गुरुवार असतयच गुर तर खायत नाही. म्हंटला त्या पांढऱ्या रस्सा करूया म्हटलं बघुया येतंय का?
हा.
म आज पांढरा रस्सा केलेला. झालेला. ते मधी न ते जेवण ते केलेला आम्ही तेन तेव्हा करायच होता पांढरा रस्सा. तर एवढ्या लो लोकांचा आला तर बर, चांगला झाला तर बरे, टेन्शन
होय त्याला जास्त उकळी आणायची नाही. नाही तर, फुटतोय तो.
होय आज दोघांच असले की ते जर हे झाल खराब झाले तर ते थोडच असते नाय जास्त लोकांचे की ते नुकसानच होणार सगळ. म तेवढंच हो थोडं थोडं केलं पासाटा थोऱ्या मुलान चाला झाला तर खायाचां. नाही झाला तर मग काय पर्याय नाही तर टाक मग केला आज. झाल्या छान झालेला आज च पहिल्यांदाच केला पण छान झाला.
हा हा. असू दे ट्राय केल्याशिवाय पण कोणतं जमत नाही.
प्रयत्न केल्याशिवाय पुढे जात
नाही, होय.
होय, मला प्रयत्न करून बघायचा. झालात
वेज चा पण सेम असतोय, सेम तसाच करायचा. पण जे नॉनव्हेज आपण पाणी वतोय माहतय ते वतायचं नाही.
ह हां. आता बघणार आता व्हेज चा पण शिकणार.
आणि ह व्हेज ला काय घरायच घालायचं माहित्ये अ बटाटा आपला बारीक चिरून घालायचा तेलात हा ते जे तू अळणी पाणी घालतेस की नाय नॉनव्हेज ते कॅन्सल करून कीनही थ फक्त बटाटा आपण खिचडीला कसा घालतोय बारीक बारीक त्या पद्धतीन घालायचा न व्हेजला ते पण लै छान लागतय अग
ह हो
आणि ते गरम ह्याचा पांढरा मसाला जे मिळतोय ना विकत ते डायरेक्ट टाक त्याच त्या तेलात
नाही हे करतोय म्हणजे ते काय कस केले माहिती आज पांढरा रस्सा कां पहिल्यांदा? खडं मसाला म्हणजे लवंग मिरी अ तमालपत्री खड म्हणजे दगडफूल दालचिनी तेन तेलामध्ये टाकलं त्यात मिरची हिरवीमिरची ते घातली ना आणि ते अळणी पाणी हाय ना ते ओतलं त्याला जरा शि शिजवलं ते उकळ्या आणून मग नंतर ना ते मसाला आहे ना ते म्हणजे त्या खोबऱ्या ते दूध आहे ना त्यात नारळ त्या दुधातच तो मिक्स त्याला त्यो ओतला जरासं ते पाणी ओतलं ते नारळाचं दूधातंल आणि जराच दोन तीन मिनटांचं नुकत गरम केलं कारण का ते जास्त उकळकी फुटतोया या मग ते तस केलं हम पांढऱ्या रस्याला म्हणजे व्हेज
हम आणि पांढऱ्या रस्याला कस तेल कमी वापरायच म्हणजे कट येऊ द्यायच नाही त्याला हा मग तेल कमी वापरायचा खडा मसाला टाकायचा आणि ते जे बट बटाटा टाकतेस का नाही तो बटाटा टाकायचा
तो बटाटा मॅश करायचा का तसाच
मॅश नाही करायचा खडा मसाला आणि मिरची टाकतेस की नाही तेलात
हा त्या वेळेला कनी तो बटाटा टाक. याचा त्याच्यात आणि बटाटा थोडासा तेलातच शिजवून घ्यायच आपण खिचडीला कस घेतोय तसा शिजवून घ्यायचा आणि त्याच्यात म ते मंद गॅस करायचा आणि त्याच्यात ते आण पाणी हे वतायचं नारळाच मिक्स केलेलं मसाल्याचं दूध वतायच नाही तर तु डायरेक्ट बटाटा भाजुन घेतलास माहित आहे त्याच्यात तू नॉर्मल पाणी थोडंसं वत लस तरी चालतय. आपलं नॉर्मल पाणी हं आणि एक त्याला नॉर्मल पाण्याला थोडस असं म्हणजे कोमट झालं क नाही मग ते पाणी वतलंस तरी चालतय नारळाचं दूध असा व्हेजचा पण करायचा हा कर कारण तुमच्या तर नॉनव्हेज व्हेज अस दोन्ही असतंय ना.
होय मग आता नेक्स्ट टाईम करल तर आता हेजं व्हेज करणार आता का नॉनव्हेज झालं.
हा व्हेज म्हणजे कसं व्हेजवाल्यांना पण खाता येते ना सगळं.
होय माझ कसं सोलकडी पण जमतीय तशी म्हणजे त्याला काय सोलकडीला एवढं काय नसतं. तेला बी खोबऱ्याच पाणी द्या. दिसतय. आणि आगळ घालायचं मग तेच्यात आणि
आगळ आगळ नसले कनाई तर आमसूल आमसूल काय करायचं माहिती हाय, भिजत नाही अ पाण्यात शिजवून घ्यायचं. म्हणजे जास्त पण शिजवायचं नाही, नाही तर दूध दूध फुटतय ते हा नॉर्मल फक्त ते आमसुलीच पाणी अस म्हणजे तयार झालं पाहिजे, असे करायच आणि ते एकदम अस गार करायच खाली आणि ते अ त्या ह्याच्यात वतू ओतून द्यायचं. नारळाच्या दुधात हा
हम हा हा हा
ते
चालेल होय आवरलं सगळं डब्याची तयारी केली
हम् कितीला करतायसा डबा
सकाळचं साडेसातला तरी डबं पॅक करायला लागतात
ह ह
हम्म मग डबं द्यायचं यांना सगळ्यांना चहा नाश्ता जाणार त्यांना दोन डब कराय लागत्यात हो आणि ते आवरून मग सगळं द्यायचं आता तोपर्यंत आणि बाळाची शाळा चालू झाली कि बाळाचा डब्बा
हा त्याला गावात घालणार हातभार का त्याला बाहेर
ह्या वर्षी बाहेर नको म्हणालेत सगळे कारण मग माझ्या डिलेवारीच्या वेळेला सगळा प्रॉब्लेम होणार तो काय राहणार नाही इकडे मग उगच सगळे म्हणतात की वीस पंचवीस हजार रुपये उगच वायफळ नको पुढच्या वर्षी
नाही लवकर मोडत कारण का बा वीस तास आपल्याच नजरे समोर असत्यात
हो आणि ते नाही मला पण नाही गमनार त्याच्या शीवाय कधी सवयच नाही त्याला हा त्याला सोडून राहायची मला पण सवय नाही. कधी म्हणून सगळे म्हणतात, ह्या वर्षी नकोच घालूच डायरेक्ट पहिलीलाच आ इंग्लिश मिीडियम ला घालणार मग त्याला तो इंग्लिशात खूप एक्सपर्ट आहे. त्याला आता सगळे ए ए बी सी डी तेन सगळं वो
हा हा् चालतय ठेवू मग